ह बोल क
कायत
काय नाही बघ बसलय
छा झालं की हे झालं
हा हा
का चाल बाकी
काय नाही बघ निवांत तुझं कसं काय
अलपणी मातातच
कुठं आहेस मुंबई
होय
कधी गेल्यास
झालं चार दिवस, झाल चार पाच दिवस.
हम हम, मग कुठं इंचलकरजीत होतीस का पाटणला?
पाटणला.
हम् तिकडनं तिकडं गेलीस होय.
होय.
हम्म हम्म मग आता मुंबईमध्ये आहेस. मग आता इकडं इचलकरंजीला येणार नाहीस?
काय कशाला येऊ तिकडं,
का आम्ही हायं की,
ठीक आहे तर काम असल्याशिवाय कशाला येवू मी आता. आलो तरी गावालाच डायरेक्ट, बघू आता रिझल्ट आणि दाखला लवकर दिलीत तर येणार आहे नाही तर नाही.
हा हा मग एमसीएला तिथेच घेणार काय मुंबईत.
होय मुंबई.
हा..
तू घेतलीस काय ऍडमिशन?
नाही अजून ते कॅपराऊंडच तेण चालू झालं नाही की अजून,
कुठं डीकेटी ला घेणार ये.
होय.
किती फी नाही तुम्हाला नसेल.
नाही कास्ट वर नाही तरी बघायला बघायचं की,
हम्
तू बघितलंस कणी कॉलेज.
बघतलं ती इथं, जनतेन बघतले फी जास्तच हाय सोड.
होय किती आहे तरी ओपन मधन.
होय.
तुझी व्हॅलिडिटी निघत नाही.
नाही निघत,
हम् हो वैष्णवीशी निघालेय की,
ती काय तिन पण एससीचीच काढली असलं ना एडब्ल्यू एस मध्ये त्यातनं किती कमी होत्यात तवा होऊन होऊन.
हाहा तरी थोड तरी कमी झालं असत की,
पर्सेंटेज मुळं थोडंच करत्यात गं, जास्त करत नाहीेत तेण,
एक पंच्याहत्तर सांगतलंय होय. ये आता फर्स्ट इयर आणि सेकंड इयर ला एक पंधरा.
एक पंधरा हा हा. तिथं जवळच आहे काय?
आहेत असं जवळच आहे. पाच सहा किलोमीटर
हा हा. तरी भरपूर सांगितल्यात की गं.
हो हे गव्हर्नमेंट आहे ना, चांगलं कॉलेज आहे ना. प्लेसमेंट शंभर टक्के हम्म.
ह ह
टॉप टेन मधलं कॉलेज आहे ना ते,
कुठ कोणतं कॉलेज?
स्टिलिंग.
सी आर डी. हम चांगलंय ना कॉलेज?
काॅलेज चांगलं की,
हम् हम...
सीट्स कमी असतात गं त्यांच्याकडं जास्त घेत नाही ती....
हा... मग...
कॉलेज चांगलं असते मग जॉबच काही टेनशन नाही ना...
हो प्लेसमेंट सांग प्लेसमेंट आहे ना शंभर टक्के हम्
त्यांच सहित गुगल पे आहे सगळं तथं
हम् मग...
आता तुम्ही जाणार होता ना डीकेटीला आज का उद्या... एवढ आहे...
हा बघू आता काय काय म्हटत...
तीच म्हंटली बाहेर ये सगळं सांगणार आहे तेनी उदया अ बघू...
हा ह...
हो सानिका पण रजिस्ट्रेशन कर म्हणलेली बघू आता कोमल जर तयार झाली.. तरच की कॉमन नाही म्हटले तर मी एकटे कुठे जाऊन...
की कुठे घेणार आहे?
ती बी तिथचं घेणार आहे डिकेटीला खरं बघूया की... तिची काय म अ वहिनी कुठं गेली आहे वाटतं? मग एकटीच आहे वाटत घरात कोमलची वहिणी...
मम्मी असल...
मम्मी हाय पण काम मम्मीला लागतात म्हणताना ती नाही म्हणाल ती वाटत...
हो ते एखादा दिवस काय आहे का..
काय करत कायम बघूया तरी टायमिंग मध्ये बसलं तर येणार नाही... तर नाही म्हणाली ते मी कुठ
हहा अकरा वाजता घेतलं तर येत ते स गं...
हो... मग होय तास दीड तास लय ते दोन तास असेल... मम...
ह... केलीस का नाही टास्क
करावले मी पण आता तुला कधी फोन लाऊ मी...
जरी की आत्ता वेळ असेल तर परत...
आता वेळ नाही आता मला काम आहेत...
म उद्या कर
उद्या करतो की....
हम्...
अजून दहा मिनिटं कधी व्हायचं....
नाही तसं काही नाही तुला... ज मल पाच सहा मिनटं बोललीस तरी चालते तसं काही नाही दहाच बोललं पाहिजे...
वैष्णवी म्हणालेते की दहा मिनिट झालं म्हणजे दहा मिनट झाली तर... पैसे चांगले भेटतात म्हणून....
होय खूपच म्हणू दहा मिनटं घालव...
हम्म...
मी तर नाही दहा मिनटं बोललेलो कुणासोबत एवढं....
हा आपआप दहा मिनिट झाले की आपआप फोन कट होतोय.....
होय....
तेवढंच एक पाच सहा मिनिटं तरी पाहिजेत...
हा
दहा मिनिटात तीस कॉल करायचे मग तीसतीस लोकांसोबत कायकाय बोलायचं दहा मिनिटात?
हां तेच ना आणि वाढवून यायलेत काय काय वेळेस जास्त
हां होय तुझी किती झालीत कॉल्स आता?
वीस झालीत माझी
हा वीस जणांना केलतीस?
नाही बाई डबल-डबल केलोय सगळ्यांना
हा हा हा
वीस कुठण आणू आता?
होय की
त्यां ना डबल डबल सगळ्यांना करायला लागलो
मग त्यांची नंबर डबल टाकली तरी येते?
येतेय की
हा
एका व्यक्तिला पाच करू शकतेस हा
ह हा बरं झालं बाई तिकडं.
असं असताना कुठे शोधायची होती?
तेच कि तीस लोकांना कुठे हुडकायच मग मग आता मुंबईत असतो
होय
इकडे इचलकरंजीला नाहीस
त्या बघू जर कॉलेजमध्ये काय असलं तर रिझल्टच ते देणार नसले मीच लागणार असलं तर ला
हो याय लागलं.
हं
आणि
तिला येणार की आता असं कधी तरी खरं त्यानी पण काही कार्यक्रम असले गावालाच येणार त्यामुळे मी पण गावालाच. मला बघू जर देणार असतील तर घेऊन द्यायला सांगायचं नाहीत मग मला त्या
होय. बघ मग कधी येते इकडे इचलकरंजीला
हो बघते
हं.
बघा काय सांगतेय उद्या जाऊन तिथं
होय होय बघून येतो की
ऍप रून चालू करतील आता
होय ह्या मंथ एंड ला चालू करणार आहे म्हणे.
ऍडमिशन पण चालू करणार आहे.
हम्म
मी जाईल सोडून तिकीट भेटेल खरं बघायचं ना कोल्हापूरला ते येऊन पण भेटतय का?
हो बघायंच की दोन-तीन कॉलेजेस बघायचेत की.
ह
कुठं भेटल तिथं जायचं
डिकेटीला कसं तर नवीन झालंय ना त्या मुळं कॅम्पस ची गॅरंटी देऊ शकत नाहीत गं.
होय होय.
बाकी काही नाही ते जवळ पडलं असतं खरं कॅम्पेटची गॅरंटी
होय.
बघ हं, उद्या काय सांगतात तिनी बघा आणि मग ट्राय करून बघा बाहेर पण.
होय, होय बघतो की.
उद्या जाऊन बघतो कोमलला फोन लावतो काय म्हणत्या कोमल जाऊया म्हणली तर जायच
हा
वैष्णवी कुठ बाहेर जाणार आहे वाड्यात ज्योतिबाला जाणार आहे
हम् हम हम
मग पायल सानिका
गावा काय होत तेवढंच म्हनाली पण येणार आहे एवढचं
मनाली येणार आहे काय
हम्म
हा बघतो की
ते म्हणते सगळं आधी त्यांना विचारणार काय प्लेसमेंटच गेलतो काय असेल ते सगळं काय काय जर वाटलं तर मग तिथे घेणार नाही तर नाही म्हटलं कोल्हापूरचा
हम्म मनाली म्हणली काय हम्म् बघूया की काय काय होते जाऊन येत
हम्
हा
सगळं चौकशी करा त्यांना नीट विचारा काहीतय आणि मग ठरवा कायते.
हां, मग तू आता मुंबईमध्येच? ते राहणार सेटल होणार तिकडच.
होय.
मी उद्या टाइम भेटला की फोन कर.. तुला हा मला मेसेज करतो
हा चालत काय चाल रे- हा काय जास्त टाइम लागणार नाही